हॅलो
हॅलो हा बोलात आहे हा आवाज येतो ते हो हो येतोय आवाज काय म्हणता
काय नाही मस्त मजाेत आता आपण अ हे करतो ना आपण काय सिडिटी होते आपल्याला हा हॅलो
हां बोलाम ते
सिडिटी होते ना आपल्याला स
हो हो हो
तर त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही तोंड म्हणजे धुवाय त्याच्या आधी जे पहिली लाळ येते हा तर हा त्याच्या हा तर तेव्हा तुम्ही थोडं कोमट पाणी प्या म्हणजे मग तुम्हाला दिवसभरात ऍसिडिटी नाही होत आता हे बघा आपण काय करून नाही बघित... पण असं आहे... हा...
हा हा हा.....
आणि अ... काय भरपूर आहे तो आयुर्वेद... औषध किंवा आयुर्वेदिक हे भरपूर....
हम्म हम्म हम् अह अ हे.... काही जनांना पाहा म्हणजे केस जर धुले ना केस... आणि जर गार वार लागला ना... तरी त्यांचं डोकं दुखायला लागतं. त्यावेेळेस आहे ना गप्पा जी बेहर.... ते मिठा... चिमटभर मीठ आहे ना तेवढं तोंडात.... ठेवायचं जीभेवरती.. ते मीठ विरगळलं का... त्याच्यावर पाणी... पैस म्हणजे ग डोक्या दुखे... थांबून जाते त्याने...
अच्छा...
हम म्हणजे थोड थोडक्यात आपण मायग्रेन वगैरे सरकतो... म्हणतो प... काही ना उन्हात गेलं उन्हाचा चटका लागला तरी पटकन त्रास होत.. तो...
हो हो हो ते मायग्रेनच्या.... अ माझी मैत्रीन होती ना ते तर पडदे दारं बरं लावूनच बसायची मी म्हणायची अगं तू तुला कसं काय होत नाही म्हणजे असं गुदमर... तर ती म्हणायची... नाही मला ते मायग्रेनचा त्रास आहे ना मला उन्हात.. अजिबात नाही मला बघायला जमत...
हा मग त्यांचं स्क्रीन टाइमिंग जास्त असेल ताई...
हा तेच तेच...
त्याने जास्त होतो आणि चष्मा वापरत नसते ना
हो त्याच्यामुळे त्या तिला तो खूप त्रास होतो.
जास्त होत.
होय होय आता मी ते मी हे पण...... केलंय आपलं रामदेव बाबांच ते योगाचं. हम्म तर त्याच्यात काय काय प्रयोग काय काय? प्रयोग सांगितले होते की बहात्तर हजार नाड आपल्या कार्यरत असतात करण्यासाठी ना. पायाला प्र शेक. शेका म्हणजे शे शेक द्यायचा प्रयोग करायचा. असं त्यांनी म्हणजे आम्हाला तेव्हा एका मॅडम एका मॅडमनी असंच सांगितलं होतं की तुम्ही असं करून बघा असं एक टब कोमट पाणी घ्यायचं म्हणजे गुडघ्यापर्यंत बुडतील ना एवढं कोमट पाणी घ्यायचं. हम्म आणि मग त्याच्या चार कापुराच्या वड्या किंवा पावलिंबू अर्ध लिंबू नंतर सेंधव मठ हळद असं टाकायचं. आणि हा ते. सगळं लिंबाच रस मीठ वगैरे सगळं त्या टब्यात टाकायचं आणि तचांपर्यंत पाय बुडतील म्हणजे एवढं घ्यायचं एवढं. ते पाण्यात ठेवायचे श पाय पंधरा वस मिनट आणि नंतर पंधरा-वीस एक मिनिट झाले की पाय मग ते हे करून आपण पुसून हा तिळा च्या तेलाने मालिश मस्त. सच करायच थोडासा हा आता ते. तळ पायात मर्मबिंदू म्हणून सक्रिय होतात ते असं त्यांनी तेव्हा आम्हाला सांगितलं होतं.
हा हा हा.
रक्त बसण सुधारते थकवा किंवा वेदना जातात असं आम्हाला तेव्हा त्यांनी तर झोप चांगली लागते. असं म्हण हा प्रयोग. म्हणजे असं मी आईसाठी म्हणजे का केलेलं आहे की असं.
अच्छा. आणि माझी आजी काय म्हणायची तुमच्या अंगात जर उष्णता आहे खूप थकवा जाणवत असेल ना तर आपले हे पायाचे जे बोट आहे ना. त्या दोघ मध्ये जे अंतर असतात. त्याला पेच पे म्हणत ना. म्हणजे दोन बोट त्यांच्या मध्ये जे तर म्हणजे हे अस. रत त्याच्यामध्ये आपल्या कांदा चिरून कांद्याचे छोटे छोटे तुकडे स्लाइस करून ते त्याच्यात बांधायचे आणि ते सॉक्सने बांधून ठेवायचं. तो पाय रात्रभर तसच झोपायचं. पायात उष्णता पण निघून जात. सगळत थकवा पण निघतोय.
हा हल्ली हल्ली ते उष्ण हल्ली ते उष्णतेसाठी बघा ते तांब्याच कड घालतात
हो हो हो
ते ते काळं पडलं की म्हणतात उष्णता निघाली सगळी
नाही गदी हा हा हा
असं काहीतरी आहे ते हो खूप खूप उपचार आहेत
ह
हो प्राणायाम केला रोज पंधरा वीस मिनिट तरी पण होत प्राणायामच तर म्हणजे आहे उपयोग मला तरी झाला म्हणजे प्राणायाम करू
माझी माैत्री असत ते अनुलम विलोम काहीतरी म्हण ते हे करत असते ती हा मला तर काही समजलंच नाही तिचं ही एक नागपुडी बंद करते दुसरी नागपुडी चालू काय मला ते कळालं
उ नाही उजवी ना पुडी उजवी नागपुडे अंगठ्यानी बंद करायची आणि डाव्यानी श्वास घ्यायचा आणि मग नंतर डावी नागपुडी आपल्या करंगडीचं बोट असतं त्यानी बंद करायची आणि उजव्या परत उजव्यानी ते सोडायच असं ते सोडायचं परत घ्यायचं परत त्याच नागपुडीनी घ्यायचं परत डाव्यानी सोडायचं असं आहे ते पण ते आहेत छान आहे म्हणजे छान आहे ते म्हणजे मी आता कोर्स केला एक महिन्याचा पण छान हो म्हणजे ते असं केल्यावर थोडस कैदा पंरा मिनट री केलं ना तरी छान वाट आजकाल मी बघते ना तर लेडीज असं फिरायला जातात ना तर तिथेच बागेत वगैरे बेंचवरर बसून दहा पंधरा मिनिटं योगा करतात म्हणजे अनुलोम विलोम किंवा आपल्या जे आहेत ना प्राणायाम श्वसन श्वसनाचा अनुलंब नंतर अ बाकीचे आहेत दुसरे प्रकार तर ते करतात हली बागेत सुद्धा ते ठेवलेले आहे बघा पोटाच्या व्यायामासाठी ते चक्र आणि ते फिरायचं ते खूप ते पण हल्ली खूप हा ते पण खूप हल्ली करतात तिथे जाऊन किंवा ओमचा उच्चार हा
हा
ते खूप छान आहे मला तरी ते बरं वाटलं जरा अस
हा
काय आता प्रत्येक जण ते करेलच असं नाही प्रत्येक प्रत्येक जण घरत असं नाही पण आपलं आपल्याला जमेल तेवढं करायचं आणि जेव्हा नाही अगदीच हे होईल तेव्हा गोळी घ्यायची मोकळवायचं म्हणजे असं आपण करतो म्हणजे पण शक्यत जरा थोडं ल मुलाना बघा ना आपण पहिल्यांद काढे घालायचो नाही का बाळगुट्टी घालायच पण आता कसं उगळून वगैरे घालायच पण आता तसं नाहीये आता बॉटलच मिळते ती गुट्टीची
अच्छा हो का
हा आम्ही पहिल्यांद दिला म्हणजे आमची मुलं होती तर आम्ही ते पिंपळ शेंग काय असते ती त्याच्या नंतर काय काय थोडंस नंतर बाकी सगळं काय ते त्याच्यात असतात पाच सहा पदार्थ ते आम्ही उगाळायचो आणि दुधातन घालायचो ना ह आता नाही आता त्याची हा आता रेडीमेड मिळत सगळं
अरे वा!
हं, आता महिलांना उगायला पण वेळ नाही ना. मला लेडीज ला आणि
हा आता आता खरं तेच झालंय. धावधव दगदगीच जीवन झालंय आता.
आम्ही पहिल्यांदा ओव्याचा अर्क वैगरे, ओवा अर्क आपण असं कसा आता माझी आई वग गरे घरी काढायची. पण आता तसं नाही आता ओवा अर्क्याची पण बाटली मिळते. ओवा अर्क.
अरे बापरे! हो का?
हो आता सगळ इन्स्टंट झालं. करा असं झालंय आता.
हो. माझी आई तर उन्हाळा लागला का आम्हाला सब्जा टाकवून द्यायची पाण्यामध्ये. ते त्याने शरीरात पाणी बॅलन्स राहील, पाणी कमी पडणार नाही, आणि तहान पण कमी लागेल.
हो आणि तुम्हाला माहिती का ताई नाचणीचं? नाचणीचं माहिती का ते नाचणी अ धुवून, अ थोडस सावलीत हे कर रुन मिक्सर मधन काढून. म्हणजे असं आणि त्याच ते सत्व बनवतात. आणि ते अं अ ताक ते ताक घालायचं ताकात शिजवायचं आणि मग ते घ्यायचं. ते नाचणीचं सत्व उन्हाळी एकदम म्हणजे प्रभावी आहेत. ते कि थं नाचणी थंड असते ना. हं नाचणी थंड असते त्याच्या त्याच्यामुळे ते ताकात अं मीठ घालून का हे केलं ना शिजवलं की ते खायला पण चांगलं लागतं आणि थंड म्हणून ती एक नाश्ताच होतो तो.
अच्छा.
हो ते करतात म्हणजे अस. हा हा ताक घालायचं हो हो आणि शिजवायचं म्हणजे ते शिजवल्याशिवाय नाही. हा शिजवायचं. काही भाकरी आवडत नाही नाचणीची. काळी दिसते म्हणून मग ते पर्याय आपला ठीक आहे.
हां. हा
नाचणीचे ते घाऊ न तु
अह आमच्या शेजारच्या ता म त्या उन्हाळ्यामध्ये काय करायच्या ज्वारी बाजरी थोडेसे गहू थोडेसे डाळी अ उडदची डाळ थोड तीळ हे सगळं अ थोडं थोडं भाजून घ्यायच्या आणि दळून आणायच एक
हा हा हा भाजणीची थालीपीठाक
हा भाजणीचे थालीपीठ करायचे म्हणजे काही खात नसले ना म्हणजे हा पौष्टिक असं त्या त्या पहिल्यापासून म्हण ता गहू थोडा कमी करा गहू थोडा कमी करा पण कसं आपल्याला ह सवय पडली ना कामावर जायचंय डब्याला पोळ्या करून न्यायचय ते होत नाही ते त्या म्हणायच त्याच्यापेक्षा थाली पिठायच तुम्ही नाही
डब्यासाठी लागताच
हा ना द्यायचे तेच होतं ना
बरोबर हा तेच तेच म्हणते मी म्हणूनच पोळी एकदा तरी लागतेच म्हणजे पोळी संध्याकाळी ठीके भाकरी गरम गरम संध्याकाळी हो ना मस्त वाट
म्हणजे भाकरीचा
हो ज ज्वारीेची भाकरी छाानच नाचणीची पण लागते गरम गरम
अच्छा
छान वाटलं तुमच्याशी मेन माहिती म्हणजे द हा असं माहिती कळली खूप तुमच्या आईने ते सांगितलेलं ते पण मला आवडलं
अच्छा नाही मलाही तुमच्या काही गोष्टी आवडल्याबर का त्या आजीबाईच्या बटव्यातल्या गोष्टी म्हणजे माहित नसतात त्या बण्या कळालं त
कळलं कळ हो चालेल ठीक आहे हा हो ओके ओके हो हो हो